हा, हॅलो! आवाज येतोय काय?
हा यायला, यायलाय माझा यायलाय का आवाज?
हा यायलाय की.
हा, हा होयहाय की तु
हा, चहा वगै
होय झाला तुमचा?
झाला की, आता चहा पिऊन बसलोय.
तयारी चालू असेल.
होय जेवणाची तयारी चालूये, आज जरा काय तब्येत बिघडल्या बघुया बाहेर जेवायला जाऊया म्हणाल्यात, घरी घरातली.
होय चालतंय की मग, एक दिवस. हॉटेलच जरा खायचं कि, बदल पाहिजे.
होय बदल पाहिजे, खरं
हा हा हा.
असतय जास्त रेट असतय ग त्यामुळ आपल्याला पण ते नको वाटतय. मुलं लाग
वगैरे
हम्म. मुलं लागल्यात असू दे पप्पा
च खा मुलांना बाहेरचच लागतय खायला
होय. त्यासनी काय तेच आवडतय बाहेरचच. आपल्याला कस का का कसं नको वाढतंय आपल्यासनी कणी? हा.
होय. मग फक्त बिर्याणी आणि आमटी करायची.
हा.
म्हणजे काय भाकरी वगैरे करायला लागत नाही. मटणचं सुप क वगैरे करायला लागत नाही. तेवढंच करायचं भात आणि आमटी मग
हम्म.
बिर्याणी कशी करताय मग तुम्ही?
बिर्याणी व्हय? अ पहिल्यांदा चिकन चिकन ला आलं, लसूणची पेस्ट लावून ठेवतोय. चांगलं स्वच्छ धुऊन त्यात दही घालायचं.
हा.
दही घालायचं त्यात परत गरम मसाला टाकायचा त्या मटणातच. लावायचा गरम मसाला पण जरा दही लावायचं परत आपली चिटणी, हळद सुद्धा लावून घ्यायची.
हा.
हम्म. लावून घ्यायची. एक दहा, पंधरा मिनिटं तस ठेवायचं. हा चिकन आणि मग नंत तर आपण अ तांदूळ ते आणतोय. तो मडा तांदूळ मिळतोय
हा.
तो स्वच्छ धुऊन घ्यायचा आणि त्याला लागलच मग त्यात कांदा, टमॅटो
हा हा.
परत आपलं खडा मसाला बिर्याणी मसाला आणि परत त्यात हे हळद तेन टाकायची.
होय.
मालपत्र, हिरवं वेलदोडे
आणि मग ते दही टाकल्यावर ते आंबट लागत नाही.
नाही आंबट लागत. त उलट त्याला छान चव वेगळी यित्या. चव त्या बिर्याणीला. मग ते तसच मग कसं करतोय? मग त्यातलंच ते भातात तसच टाकतोय. ते आपण आलं पेस्ट वगैरे लावलेलं असतय मसाला ते
हा हा. म्हणजे तेल घ्यायचं आणि कांदा तेन काही टाकायचं नाही?
कांदा टाकायचा की कांदा टाकायचा की. कांदा भाजायचा पेस्ट पण जरा करायची भाताला आणि ती पण टाकायची त्यात.
आणि मग ते केलेलं परत आणि त्याच्यात टाकायचं काय?
हा हा ते तांदळात ते टाकायचं म्हणजे मग वर न- काय घालाय लाव लाग-
मग किती- ती म्हणजे एक किलो ला एक किलो जर आपल्याला बिर्याणी करायची असेल तांदळाची- तर मग त्याला चिकन किती घ्यायचं?
तरी पण ना एक तीन पावशेर, नाही तीन पावशेर लागते. एक किलो ह्याला हा म्हणजे कसं मटणचे- हा तीन पावशेर-
तीन पावशर चिकन घ्यायचं.
आणि पण घ्यायच.
आणि दही मग किती अर्धी वाटी का काय?
अर्धी वाटी घ्यायचं आंबट लई घ्यायचं नाही.
घ्यायचं नाही ना?
हा आंबट घ्याय-
कुकरला तीन शिट्ट्या द्यायच का किती दोन-
तीन शिट्ट्या द्यायचं ते कुकरला लावाय- आणि वरण जरा कोथिंबीर टाकायची.
हां.
टाकायचं आणि तीन शिट्टे द्यायचं पाणी जेवढं आपण तांदूळ घेतोय का नाही-
हा हा हा हां.
म्हणजे एक पातेल छोट मापून घ्यायचं.
हा.
मग तेवढं असलं तर मग त्याच्या फक्त दीडपट पाणी घालायचं एक पातेल आणि अर्ध. घालायचं म्हणजे पाणी परत घालाय लागत नाही.
हां म- जे जर जेवढं तांदूळ असेल त्याच्यात दीडपट-
पाणी वापरायचं हा.
हा हा हा हा. हा आणि तीन शिट्ट्या द्यायच्या. म्हणजे भात व्यवस्थित शिजतोय. हा हा करून बघतो की मी पण-
हा कर मस्त छान होत्या.
हां हां चालेल चालेल एक मिनिट हां.
हा.